हॅलो.
हा नमस्कार.
नमस्कार. येते मॅडम आवाज तुम्हाला?
हो हो.
चालेल चालेल. आपण आज कुठल्या विषयावर बोलायचं? तुम्हाला खेळाची आवड आहे का?
हो आहे ना.
चालेल म आपण खेळावर बोलूया, म्हणजे मैदानी खेळा- खेळानमुळं ठीके तुम्हाला कुठल्या खेळा आवड वाटते
खेळ आता बघा क्रिकेट मी खेळले. त्यानंतर फुटबॉल फुटबॉल काय
हा मी म्हणजे मला शाळेत असल्यापासून मला कबड्डीची मला जास्त आवड होती कबड्डी आणि खो. खोओ म्हणजे खो खोला तर हा खो खोला तर हा लगोरी बरोबर आणि आपण शाळेत असताना म्हणजे माझ्या वेळेला तरी तसेच असायचे जास्त लगोरी खो खो मग खो खो मध्ये जेव्हा ज्या मुली जेव्हा त्या्या वळे नििघतात ती धवायला. त्यावेेळेला मी जर निघाले पहिली तर अगदी मी शेवटपर्यंत आऊट होत नव्हते. किं हा म्हणजे माझा चांगला होता खो खो खेळ आणि त्याच्यानंतर मी कबड्डी म पण चांगले होते कबड्डी ममध्ये पण मी जिल्ह्यात व वरे खेळ न मग कस झाल आमच थोडं गावाकडची पडली मी ह हॅलो हे तरो नाव हा हा हा गावच्या साईडची होती खेडेगावात त्याच्यामुळे मग कबड्डीला त्याच्यानंतर काय झालं. टेन्थ नंतर वगैरे शळा जायचं झालं कि मग ते हाफ पॅन्टी घालायला लागायचे ना खेळायला मते मला घरातून थोडसं बंधन आलं क एवढं एवढुश नाही घालायचं. नाही जायचं खेळायला मग ते थोडं कॉलेजला गेल्यानंतर तर मग मी ते सोडलं मग कॉलेजला गेल्यानंतर मग थोडंसं व्हॉलीबॉल वगैरे खेळायला लागले. मी कधी गावात नव्हते खेळेले. प ते तिथे ती आवड झाली व्हॉलीबॉल किंवा क्रिकेट क्रिकेट तेवढे येत. पूर्ण कळत पण नव्हतं पण आवडायचं खेळायला असंच माज्याज्या मुली मुली. आम ग्रुप असायचा पण आम्ही खेळायचो. आणि लहानपणी मला तर ते हम् काट्याचे खेळायचे बघ का? की आम्ही ते बोलायं शेण शेणावर ठेवायची शेणवले काय दगडवले बोलायचे ती काठी उडवत उडत पुढे जायची.
विटी दांडू.
मठ्टी दांडू नाही असंच काठ्या ठेवायचं म्हणजे कोण आपण दगड. बलात ती दगडावरच ठेवायची काठी ती दुसऱ्या साईड ला नाही गेली पाहिजे. माती बोलली तर मातीवर काय असं मग ते पळापळी सारखं होत. विट्टी दंडू पण मला आवडायचे अगदी विट्टी ती खेळताना. डबल टेबल पण मी मारायचे खूप घुमून मारायचे खेळायची आवड होती मला खेळांमुळे म्ह आत्ताच्या मुलांच जर भेटलं तर खेळ हा लोक. च पावलंय नाही ना.
तेच तर आत्ताची मुलं फक्त मोबाईल वर गेम खेळतात त्यांना मैदानी खेळ काय?
खेळ म्हणजे काहीच नाही आता मैदानी खेळनी कस आपला म्हणजे सर्वांगीण व्यायाम व्हायचा ना त्या वेळेला धावणं व्हायचं आता हा. खो खोमुळे धावणं व्हायचं किंवा आपली रिले असायची बघा एका हातात द्यायचं जायचं काठीचं ती असायची त्याच्याने होतं प आम्ही तर आता रोज जेव्हा हायस्कूल ला जायचं. त्यावेळेला आम्हाला दोन पिरियड असायचे कार्यनुभवचे मग ते किंवा पीटी असायचे आपली मग ते प ते कधी एकदा ते संपतात वाटायचं म्हणजे का पूर्ण खेळायला मिळायचं दोन तास. म हा म पटी चे पण सगळे पीटी म्हणजे योगासना जवळ जवळ तेच सगळं शिकवायचे. आणि खेळायला भरपूर मिळायचं आणि मुली आम्ही हा. मुलं मुली पण अशी खेळायचो आम्ही धावायचं वगैरे रनिंग किंवा कुठे खेळायला जायचं. आता बघायला गेलं आता शाळेत कसं झालंय थोडं फ्याड्यात झालंय ते. फुटबॉल असू दे. हा व्हॉलीबॉल हे सगळीकडे एक प्रकारच तो फ्रीडम असं नाही राहिलाय खेळायचा. एक चाकोरीबद्ध, हा तेवढ्या तेवढ्याच ह्याच्यात खेळायचं. तर मला तर म्हणजे असं वाटत की दांडपट्टे ब दांडपट्टे किंवा भाल्याचा एक खेळ असत. आमच माग एक कॅम्प झालेला तिथ ती एक लेडी आलेली तिच्या म्हणजे बॅच घेऊन आलेली. तर हा लाठीकाठीचा खेळ म्हणून त मला लाटीकाठी हा प्रकार खरंच माहित नव्हता त्या वेळेला. पण तिने लाठीकाठीची एवढी प्रात्. क्षीक दाखविली आणि ते छोट्या छोट्या आणि खेडेगाव होत ती चालवते आता तिने मला असं वाटते त्या वेळेला एक वीस पंचवीस असतील तिचे स्टुडन्ट पण आत्ता मी आहे तरी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये. तरीपण फिफ्टीच्या वगैरे गेलेत म्हणजे असं थोड थोड प्रसार झाले म्हणजे त्या मुलीने एक वेगळं. क्षेत्र निवडलं की लाठीकाठीचा खेळ आहे, तो ती शिकवत असते सगळ्यांना. न तिची मिस्टरने पण त्याला, तिला हे केलं हा. तर तो खेळ मला तर माहिती नव्हता मी खेळले पण नव्हते म्हणजे आपल्या पूर्वजांच पासून असल तेंव्हा वेळेला बघा ते लग्नात खेळायचे नाही काय? लाठी- काठी तर भाला, दांडपट्टा उडवायचे. असं पण असायचं, लेझीम खेळलात का हो तुम्ही कधी?
हो हो मी ते आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम असायचे आमचे
हा. आमचं पण असायचं. आम्ही आम्ही राहायचो म्हणजे माझे वडील शिक्षक होते तर त्या गावच्या ठिकाणी ना असं जिमच एक ते त्यांचे शिक्षक होते ते मग ते रोज संध्याकाळच्या वेळात एक तास ते लेझिम शिकवायचे आणि तिकडे कशी पद्धत आहे लग्न वगैरे कोणाचं असलं की ते लेझीमच एक पथक असेल ते नवऱ्याच्या घोड्याच्या पुढे ते असायचं, मग हा हा मग मी त्याच्यामध्ये मग मला आवडत मी पण मग जॉईट झाले मग मी पण जायची म्हणजे मग त्याच्यामुळे मी लेझीम पण शिकले, म्हणजे त्यांच्या तिथून. खेळून-खेळून असं खेळाची म्हणजे सगळ्या चीच आवड होती खेळायला जायचं तर खेळ बोलले की कुठला पण मग तो खेळ असू दे आपला साधा बुद्धिबळ जरी आपला चेसबोर्ड असत तरी पण आपल्या त्याच्यानी पण कशी आपली बुद्धी जी असते ती हम् हम् विकसितच होते ना
बरोबर.
हम्. तेथे मुलांना, आताच्या मुलांना कसं मोबाईलचेच गेम जास्त असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं डोकं पण असतं पण ते मला तर कळत नाही ते मोबाईलचे गेम खेळायला लागले ती बघा चेसबोर्ड वर तरी पण आता मी बघते तर आमच्या इथे पण कामाच्या ठिकाणी पण मग त्यात ते त्या खेळत असतात त्याच्यामध्ये एक मोबाईल घेऊन पाच, सहा जण मिळून ते खेळत असतात.
बरोबर.
खेळ तर खेळच झालेले आहे, पण जे हे मैदाानी खेळ होते ते पहिल्यासारखे नाही राहीलेले आहेत, पहिल कस आपलं प्रत्यक्ष बिनधास्त आपण खेळायचो. गावाच्या अगदी आठ, नऊ, दहा, नऊ दहा वाजाचे रात्रीचे तरी पण मी घरात जात नसत हा तर ते लुपाछु छपी चे खेळ खेळत बसायचो आम्ही, ह कुठलाही खेळ असू दे, अगदी आई मारून-मारून घरात बोलाऊपर्यंत पर्यंत ते जात नसत आताच्या मुली मोबाईल घेतला की फक्त घरात बसतात.
हो फक्त
तुम्हाला काय वाटते?
आता बघा तुम्हीचं बोल्यानी जन झालं तुमच फुटबॉल, कबड्डी हे मुलांना फक्त नाव माहिती पण ते काय खेळतात कसं असतं ते काहीच माहित नसतं त्यांना.
बरं बरं हा म्हणजे ते कस फक्त बघतात टीव्ही वरं वैगरे किंवा असं काय आपल्याकडे आता समजा स्वातंत्र्य दिनाला काय किंवा त्या दाखवतात ना टीव्ही वर सगळ्या प्रकारचे खेळ असतात. असतात तेवढच बघतात, पण त्याच्यामधले हा ते माहितीय नसत टोटल.
जसं आपल्याला अभ्यास शिक्षण महत्वाचं आहे, तसं आपल्याला खेळ खेळणं हे पण एक महत्त्वाचा भाग आहे.
बरोबर आहे.
खेळ खेळल्यामुळे बघा आपलं शरीर एकदम तंदुरुस्त निरोगी राहत. शरीराची हाल -चाल झाल्याने आपले रक्ताभिसरण म्हणा किंवा स्नायु मजबूत होतं, असतात आणि. व कमी होत
मेन म्हणजे तेच होतं की, स्नायू आपले मजबूत होतात म्हणजे आता. आता बघा व्यायामासाठी वेगळे जातील योगाला योगा ठीक आहे, चांगलाच आहे, योगा. पण व्यायाम मला जिम वगैरे लावतो. जिमची काय गरज होते, पहिल्यांदा कुठे असायचं जिम वगैरे हे. हॉल पट्टा दाडपट्टा वगैरे खेळायचे घरच्या घरीच असायचं ना हे सगळं. आणि त्याच्यानी मजबूतच अस मुलं मुलांची वाढ पण चांगली व्हायची. मुलांना भूक लागायची. चांगली कि, येऊन खेळून आले दमलं की, एकदा दे खायला. आता ते मोबाईल हातात दिल्याशिवाय मुलं खायला नाही मागत. किंवा टीव्ही लावल्याशिवाय मोठ्या माणसांचा पण घासं जात नाही. का तर दमतच नाही आणि मुलं यतच नाही. किंवा आता जरा जिने चढायला लागलं तर बघा काही सेकंड थर्ड फ्लोर ला तर लिफ्टची सोय झाली. पण ते जिने पण चढायला मुलांना येत नाहीये धाप लागते. आपण आता सहज चढवू शकतो पण जर मुलं असले तर त्यांना नाही जमत सगळ्यांनाच.
बरोबर.
नाही एवढी अ-काय बोलतात ना फार मुरगी सारखे तशी झालेली आहेत काय मुलं. आता तिकडे पण बघा त्या साईडला म्हणजे म-म- काय अ- बोलतात त्याला. अ देशावर म्हणजे घाट घाटी साईड तिकडची. शेत वगैरे लांब असतात तर तिकडची मुलं आमच्याकडे कामाला माझ्याकडे ज्या वेळे यायची ना. एक मार्केटिंगचा ग्रुप होता तर ती मुलं सात आठ किलोमीटर अस त ती चालत जायची मी म्हणायची इथून विक्रम वैगेरे. पाठव मॅडम काय गरज आहे, कितीसं आहे ते. अरे आमची पोरं दोन किलोमीटर साठी रिक्षा मागायची मॅडम रिक्षा करून द्या वगैरे. इकडची पोरं होती ती पण त्या साई मुलं हो आठ दहा किलोमीटर आरामच चाल नाही त्यांना काहीच वाटत सर ऊन असू दे काय असू दे. किंवा आता म्हणून तर बघा पोलीस भरती वैगेरे तिकडची मुले येतात तर ती. धावण्यात वगैरे ते परं माग पडतच ना उन्हातानात. कारण ती त्यांना शेतावर उठून जायची काम करायची ती सवय असते. ते ह्म्म्म. तर ही मुलांना सवय नाही राहिली खेळाची म्हणूनज ही पहिल्यापासून जर. अस ना मुना तर मग असं ते भुकेचा प्रश्न नाही मुलं काय खातात काय पितात. व्यामचा नाही प्रश्न आहे, कंटिन्यू सगळं होत, जातं.
बरोबर. मोबाईल आणि कम्प्युटर मुळे आता मैदाचे मैदानाचे खेळच नाही राहिले ना.
बरोबर आहे. मोबाईल आहे, ना मोबाईल चांगला पण आहे, आणि वाईट पण आहे. त्याचा उपयोग जर चांगल्यासाठी केला तर चांगला होतेय. कम्प्युटरच्या जमान्यात आहे, मोबाईल म्हणून आपण बोलतो एवढ्या ला मुन. पण ते जेवढाच तेवढा उपयोग केला असता त तेच. चांग असतो.
बरोबर.
हम्म. ह् अजून का वाटतं तुम्हाला खेळांचं. ब बक्षिस माझा बघा म्हणजे मी वडी कबड्डी. की अ त्याच्यानंतर खो-खो अ त्याच्यानंतर आम्हाला एक स्काउट गाईड म्हणून सब्जेक्ट होता
हो हो.
त्यावेळेला ते कॅम्प वगैर असायचे मग तिथे ते दोरी द दोघा दोरीचे प्रकार पण वेगवेगळ्या शिकवायचे किंवा दोरीवरून चढायचं गाठ कशी वाप रायची भालाफेक म्हणजे जी सर्टिफिकेट आहेत ना आता मला अक्चुली त्याचा काय उप योग नाहीये मी जॉबला लागलेली आहे. एच पण झालंय म्हणजे मला काय तर ही ती सगळी सर्टिफिकेट मी जपून ठेवलेली आहे का तर ते मी खेळलेले आहे. मला फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज मला मिळालेला आहे. तर म्हणजे की तुला आता काय त्याजा उपयोग आहे? असुदे ना म्हणून मी एक ठेवलेलं आहे की मी ते असं खेळलेलं आहे म्हणून माझी एक आठवण आहे. कि त्या वेळेच्या ज्या ट्रॉफ्या असायच्या छोट्याशा आणि त्यावेळेला सर्टिफिकेटच जास्त द्यायची आम्हाला तर शाळेतून
की माझी अक्षरशः माझी एक बॅग भरून आहेत एवढी माझी
एक आपला आला अभिमान वाटतो ना आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे.
हां मी पाचवी सातवीपासून जेवढं मी जे खेळलेलं आहे.
छान चालेल ताई धन्यवाद.
ओके थँक ओके ओके चांगलं मला पण बोलायला चांगलं वाटलं थँक्यू.